हा बोला की.
लागला काय चालते. काय चाललंय म्हणल काय करतेस?
काय नाही बघा बसली आता मगशी थोडस काम होतं आता ते टास्क कप ्ट करत बसले. तुमचं काय चालल?
माझं पण तेच करत बसलेलो आता स्वयंपाका आवरला
हा ह.
म्हटलं आता टास्कच काम करत बसावं.
होय.
काय करतेस तू?
मी कॉलेज करते आता. माझ मास्टर्स चालू आहे सेकंड इयर.
हा हा.
तुम्ही घरीच असता की बाहेर कुठे जाता कामाला?
नाही मी घरी पण असते आणि कधी असेल तर काम जाते बाहेर.
हा काय काम करतय बाहेर?
बाहेरच आमच्याकडे स्टोरेज वगैरे आहे ते बेदाानत कामाय.
हो तिथं असतं ते मला मला अजून काकी बोललेलं त्या. तुमच्या इथे बेदाण्याचे काम भरपूर अस
हो बेदाण्याचा काम असतय मग तिथं जातोय कधी असेल त्यावेळी जातो नसेल त्यावेळी घरीच असत.
आता कसं काय बेदाानतण.
असतात की म्हणजे. उन्हाळ्यात उन्हाळ्यात आता स्टॉक करून ठेवत्यात गं.
होय होय.
स्टॉक करून ठेवत्याती. उन्हाळ्यात मग आता आपल्या अ या दिवसात येत्या, दिवसा तर भरपूर असतात. पावसाळ्यात, गणपतीपर्यंत मोठा पाऊस असतो त्यावेळेस तर भरपूर सीझन मोठ असतोय.
हा म्हणजे द्राक्ष येतात का बेदाण्याच असत.
बेदाने ग द्राक्षेच बेदाने बनत्यात की नाही.
होय. माहितीय की पण द्राक्ष कधी येतात? कोणत्या सीझनमध्ये येतात? ह्याच्यात हिवाळ्यात
हिवाळ्यात येत्यात द्राक्षे.
मग त्यानंतर ते वाळवून सुक
सुकून उन्हाळ्यात हा उन्हाळ्यात सुकवाय चे आणि आता गणपतीत, च्या वेळेस जोरात सीझन असतोय बाहेर माल जात असतो एक्सपोर्टला वगैरे,
होय ते पॅकिंग वगैरे,
हा असतय. हो भरपूर असतय बघ पॅकिंग वगैरे तिकडं
होय. मग ते तिथं कसा पगार तेन काय?
पगार आहे की आपल्या अंगावर जेवढं काम करेल तेवढेच असत आपल्याला पैसे भेटतात.
होय.
हम् असं तिथं असं कंपनीतर्फे पण असत्यात बाईका कामाला
हा हा,
आपण कसं आता अंगावर काम करतोय आम्ही आपल्याला काय ते परवडत नाही. हम मग अंगावरचच करतोय काम. कारण अंगावरच काम केल तर थोडं पैसे तर भेटतात.
हो
कंपनीतर्फे काम करायला गेलं. की म्हणजे जास्त पैसे पण देत नाहीत आता आ ठ हजार सात हजार एव्ह असा पगार देतेत की नाही.
महिन्याला काय, कस?
महिन्याला
होय होय.
दिवसभरं आतून काम करायचं सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा पर्यंत, आणि तेवढाच पगारात मग परवडत पण नाही.
नाही आणि त्या अंगावरच काम करा आपण म्हणलं किती पण जरी, केलं तरी ते कमीच वाटते.
पेमेंट पण चांगली भेटते नाही.
होय, म्हणजे हा जेवढं काम केलं तेवढं मिळाल असं.
हा असं पण वाटतय आणि ब पैसे प पेमेंट जास्त मिळाल की आपल्याला पण बर वाटतेय जरा,
होयच की
आणि हेच त्यांच कंपनीतर्फे आपण कामाला गेलो की, त्यांच दिवसभर काम करायचं. सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा पर्यंत.
हा
आणि किती किती करेल तेवढं त्यांचं काम कमीच असते.
होयच की आणि मग त्यांचा ठरलेला पगार असत.
ह, तेच की ठरलेला म्हणजे एक सहा हजार सात हजार, आठ हजार अस मग एवढ कमी पगार देतात नाही त्यानी
मग नाही परवडत.
बर काम भरपूर असतय सांग ते काय जेवढं काम करेल तेवढं कमीच, त्यांच आणि त्यांनी मालक येऊन आणि म्हणणार की, हे केलं नाही, ते केलं नाही हीत आवरलं नाही. हे व्यवस्थित केलं नाही असं आणि बोलतात.
हम्म मालक लोकांचं ते असतात जरा.
हो त्यापेक्षा आपल्या अंगावर काम केलेलं परवडतय.
होय ना
आपल्या भरपूर काम पण करायचं आपण पेमेंट चांगला मिळावी यासाठी आपण भरपूर वडीण काम पण करतोय.
हो तुमचं मग शेती वगैरे काय आहे हेच करताय?
ती करत असच माझं असच कामाला जातोय. आम्ही हम्म शेती नाही.
तरी पण गावात वगैरे आहेत तशी कामं रोजची घरची कामं करून, परत बाहेरचं काम म्हणल्यावर जमतय. का मग ते.
ह आता काय जमवायलाच पाहिजे.
कधीतरी असतय, म्हणल्यानंतर मग
हा तेच की, दमायला होतेय रेग्युलर काम असलं आसल कि दमाायला होतया.
हम्म माझी पण मम्मी जाती
कुठे जाते.
आमच्या इथं गावात भरपूर काम आहेत स्त्रियांना आपलं ते राजी गिरा लाडू बनतोय ना,
हा हा हां
त्यात जवळपास पाच ते सहा फॅक्टरी आहेत. पर काज जू बनवायच असतं. ना ते पूर्ण म्हणजे काजूचं जे फळ असत झाडांपासून नि निघलेलं.
हां
त्या प्रोसेस पासून ते डायरेक्ट मार्केट पर्यंत पोहोचणारे काजू. असे असं फ काजू बनवणार्या पण एक चार पाच फॅक्टरी आहेत. पर ते आपला कवडे इलकरंजीसंन
हा हा नाही तिकड पण काम भरपूर. भरपूर असतील तिकडे.
होय आणि शेतात जाणाऱ्या बायकांनी वेगळ्याच असतात. परत बाहेर गावी जाणाऱ्या वेगळ्या परत ऑफिस वर्क करणार
वेगळ्याच. आमच्या इथं इथं मी जाते ना कामावर बेदानाच्यात? तिथे एक लेडीज आहे. आता एक दोन महिने झाले याय लागलत्या त्या.
हा हां
पण इचरकरंजीकडूनच आल्यात. इचलकंरजीकडून कोणतं तरी गाव सांगितलं त्यांनी बघ तिकडून आल्यात. त्यानी कामला हातमागाच काम करत होत्या वाटत त्या.
हम्म हम्म
तिकड त्यासनी पण कामं भरपूर अस
होय, हात मागा जे पण आहेत पर ते साधं गारमेंट वगैरे असतय. ते पण आहे म्हणजे भरपूर तशी गावात प्रॉपर आमच्या गावातच गावातच भरपूर काम. काम आहेत. त्यामुळे बायकांचा सगळा दिवस बराच जातोयच. घरच करून परत बाहेरच करायचं असतय.
व्हय कि, आणि आता काम केल्याशिवाय काही पर्याय पण नाही. ना
पर्याय.
पर्यायच नाही काम तर करावंच लागणार आता कारण आता दिवस लय बेकार आल्यात.
हम् घरातले जेवढे आहेत नाही तेवढ
सगळ्यांना काम इकडं आम च्या कडे पण लय जात्यात आगं कामाला सगळे कोण सुद्धा घरात नसतय.
नाहीतर काय आणि के म्हणजे आता घरातली कामं किती आपलं दहा अकरा वाजेपर्यंत जास्तीत जास्त आवरत्यात.
आवरत्यात होय होय दिवसभर आता बसून कसं. बसूनच जात दिवसभर काय करायचं त्यापेक्षा बाहेर जाऊन दोन पैसे मिळ मुलांच्या शिक्षणासाठी उपयोग ख आणि काही महागा किती वाढल्या.
होयच की
महागा आणि भरपूर वाढल्या त्या महागाई वून आणि सगळं विकत आणय लागत श नाही आम्हाला त शेत नाही बघ.
होय आणि खे शहर आहे का खेडे गाव आहे तुमचं गाव
सय
म्हणजे शहर पण नाही.
शहर पण नाही खेड पण नाही औषध उडते कुठे कण कधी ऐकलं असशील.
होय होय उडले की
ऐकलीस ऐकलस का? त्या गा ते गाव आहे आमचं इथं औषध उडतेलय भारी
दसते ना
हा दसऱ्यात असतय बघ छान असत बघायला इथे. देवस्थान आहे सिद्धरााच मोठ मंदिर जयशंकरचं.
हा त्या अर्चना काकी सांगत होत्या परवा हे सगळं.
हो हे छान वाटतय हो मस्त आलीस तर कधी माझ्याकडं. छान असते बघायला सल्ले पाहून येते.
होय ना.
बघायला छान असते रात्रभर औषध उओढते फटाकडे असते त्या
हो.
चांगला असतय बघायला
असतेन आता तेवढ्याला आम कधी म्हणजे तासगावला येतोय आम्ही तिथं ह्याच्याप ते म्हणजे माझ्या आजीचं गाव आहे ना ते
तचगाव हा हा हा आजीचं माहे तासगाव आहे काय तुझ्या
हा मग तिकडे तिकडेच येताना लागते ना मध्ये कुठेतरी ते गाव
अगोदरी जे लागते ना ग.
हा.
तिकड अलीकडच्या साईडला ती तेच गाव कोटेकर
हा हा.
ेकत वरूनच आपल्या ह्याला जाय लागते तासगाव ला
हा ह ते सांगत त्या परवाच्या का?
हा हा.
हम. हो अरचना का? त्यांना पण कॉल केले ना मी कार्यासाठी तोय. म्हणजे कसं झालेलं ते म टास्क कंप्लीट करायला कोणच भेटत नव्हतो आणि जेवढ्यांना केले. त्यांचं पण म्हणजे एका त्याला पाच ते सहा वेळा करू शकत होतो ना आपण
हम.
ते माझ्या फ्रेंडस ना करून झालेलं म आता कोणाला करायचं म्हणलं हूं मग ते हे केलं त्यांना मेसेज केलेला प्रूफ करून
हं!
आता तुम्हाला केलाज
ह ह ह मला नाही मला. पण म्हणजे माझ पाच पूर्ण झालं ते.
हा.
आणि पाच आलेत मग आता मला कोणच नाही सापडून झाले मी भरपूर दोन तीन कॉल. करून बघितले.
हा.
त्यांचा टास्क पूर्ण झाला.
होय मग ते होत नाही ते लिमिट संपलं असल. कंप्लीट होत.
तेच कि लिमिट संपलं असं तर मग कॉल होत नाही वाटत मग. आता अर्चना काकीने नंबर दिला मंड तिला लाव. धा कॉल केला ते नंबर दिला मग टास्क वर जाऊन पप्पांचा नंबर आहे म्हटले. त्या नंबरवररला लावा. मग म तुझ हे पहिले पाच झालेत तुझे.
नाही माझ मंजे आता तीन ते चार झालेत मला पण ते करायलाच पाहिजे माझं कस जरा घरातल्या कामांमुळ वगैरे हे होते ना
बरं मग आपण सोबतच आहे सोड
होय.
क आता, आता तुझा झाला ना, माझा झाला ना तूकर
हा हा करते चा ठू का.
हा ठेव झालेय का आता बघ प हो चालत आता.